हॅलो,,
हा, ऐ, काय झालं तुमच्याकडून का लाग ना.
माझा रिफ्रेश केला, तरी पण नाही लागला कॉल. म्हणजे झालेला आहे कॉल, अं, सबमिट केलं की मी. तुम्ही म्हटलं ना सबमिट करून,, नाही लाग ना. आता तुम्ही केलता ना मला कॉल.
होय पणऽ तर मगाजचा कॉल सबमिट केला नव्हता काय विचारालोय?
झालेला कि, मगाचचा सबमिट झाला. आणि परत तुम्हाला रिटर्न कॉल, माहिती आहे का मी लावला, मग तो पस्तीस सेकंड चालला. त्यानंतर तो कट झाला तर, काौन नाही झाला त्यामध्ये. हा, कॉल झाला की परत रिफ्रेश करून बघते मग.
सांगल,, मग माझं पण आता तुम्हाला लागत नऽ हा मम्मीचा नंबर आहे, त्याच्यावरती पण मीच बोलणार आहे,
चालतय की. चालेल.
ते पण तुम्हाला पाच कॉल,, हा,, ते पण तुम्हाला पाच कॉल भेटतील.
होय भेटतात.
हो,
मी म्हटलं तुमीच करा, म्हणजे तुमचा तिसरा कॉल चालूय ना.
हो, आत्ता हा तिसरा,, हा,
हा,
होय,, चांगल तुम्ही रिफ्वेश करून बघा मग आणि कॉल करा मला
ठीक आहे हा झाला ना तुमच कं्प्लीट मग रिफ्रेश करून लावतील
ते एक थोड्या वेळाना थांबून लावलं तरी चालतं म्हणजे मी पण आवरतो फ्री होतो
हा हा, चहा वगैरे घेऊन,, मग बोलायचं परत. नाही तर उद्या तुम वेळ असतय, घरीच असतेस ना आता.
होय होय, घरीच आहे.
अच्छा,, मम्मी, सग त मम्मी कुठ भायर जातात काय?
अ हा मम्मी कधी काम असली तर बाहेर जात्या,, आता उद्या तर घरातच आहे, उद्या ते वटपोऽ ते मा आय त्यामुळ
हा वठ पौर्णिमा आहे आता तू म्हला ना आठ र्यंत असतो माझ्याकडे म्हणून म्हट बाहेर
आठ पर्यंत नाही म्हणजे मम्मी आता गावाला गेल्या आठ पर्यंत मम्मी घरी येत्या
हा म्हणजे मी पुढचा मेसेज नाहीच बघितला तो एवढं ज की आ र्यंत एवढं दिसलं मला
हा म्हणजे आठ हा चालते
हम् आज तुमचं होत कंप्लीट माझे झाले पास झाले आता मला ते तर धावा झाला असताना मला पुढचे पाचने आले असते ना. तो कनेक्टच झाला नाही कॉल
तुमच रिफ्रेश करम पण होईना म्हधलं एकदा फोन लॉगट अ लॉग आऊट होऊन परत लॉग इन होऊन बघा.
लग आउट होऊ न लग इन को
हा तिथं थ्री डॉट मध्ये तिथं रिफ्रेश केला ना तिथं खाली लॉग आउट आहे. लॉगऊट करा परत ऍप ओपन करा आणि परत लॉग इन करा हां. लॉगउटचं जिथे लॉग इन ऑप्शन येते परत लॉग इन करून बघा.
संस्कृतीिकून ब खरं तुमचं ते फंक्शन होतं. नाही काहीच नाही मिस्टर पण गेलेत बाहेर मुलगा झोपला अजून मुलगी त्यांच्या आत्यांच्याडे गेली. तुमचं ते कॉलेजमध्येध्ये फंक्शन होतं ना परवा
कसला फक्शन
अ हे होतं काय? काय बोलतात ते साड्या वगेरे नेसून गेला होता.
फेरवेेलवय मी नाही गेल मी गेल नव्हते. मी नाही केलं नाही.
हा हा नाझीया गेलेली माझी सडी नेसलेली नाझियाना
होय
हम्म
नाही नाही मी तेव्हा गले नव्हते म्हणजे मला दुपारच सॅम्पल पण होते ना तेव्हा मी माझं डीएम एल पण झालंय मग ते शुगरचे सॅम्पल ते पण घेतय दुपारच. दुपार होय.
मग फक्त शुगरचं का बाकीचं पण असं घेतय.
नाही सगळे सॅम्पल घेत आता बंद केलं मी पण ते मग घेत होतो.
अच्छा अच्छा
मग तिकड सॅम्पल घेऊ कायय तिकडे जाऊ फेरवेल ला
हा हा हा ते पण आपल्या कामाच्या हिशोबान हम् हम्.
कधी कुठल्या कॉलेजच्या जास्त फंक्शन ला नव्ह तेच फर्स्ट इयरलाच काहीतरी ते पण इथं दुसऱ्या मुलगीला ऍडजस्ट करून गेलतो.
अच्छा मग कोणत्याॉस्पिटलमध्ये होता काय तुमचं स्वतचं होतं.
नाही नाही कल्पृक्ष हॉस्पिटलला नाहीत.
कल्वृक्ष कुठे
अ डेकनच्या इकडं अ साख कारखाना रोडला हाक
तिकडे कधी आपलं जाण न होत नाही.
हम् मला जवळ आहे ना घराच्या जवळच आहे ते.
अच्छा अच्छा ते पण करायचं हे पण मग एमसीए करत करत बराय की आपलं
नाही पहिला तेच करत होते पण आता लोड झालय सगळं म्हणून बंद केलय. कारण की पेशंट तेन रात्री येतात जेवून खाऊन निवांत त्यांच- सॅम्पल घ्यायला तिथं बारा बारा पर्यंत थांबायला लागतंय. आणि डिलिव्हरी असली तर काय मग सांगायलाचं होय आणि त्यात सकाळी झोप पण नाही आणि लवकर उठून लगेचं कॉलेजला पण जायचं आणि परत दुपारी आल्यानंतर लगेच सॅम्पल घ्यायला दुपारची पण झोप नाही संध्याकाळची पण झोप नाही.
रात्रीचं जेवल्यावर आणि दुपारी जेवल्यानंतर सॅम्पल असत ना.
होय.
तेव्हा स्क्रॉड होतंय मग.
. झोप पण होईना माझं वजन पूर्ण उतरलं सगळं डोळे असे आत गेल्यासारखं झाल.
आमच्या नाजीयासारखंच आहे का तुम्ही पण बारीक?
होय.
आवाज तर तसाच आहे सेम.
बारीकच आहे दोघी सेम आहे होय.
मी तेच म्हणला आवाज असं वाटालाय की मी नाजिया सोबतच बोलाय लागलोय.
हा हा.
ती पण असं लयं नाजूक असतंय बोलण एकदम नाजूक ती पण तिची बहीण पण नाजूकच आहे.
होय.
हम्म.
काय मला माहित नाही आम्ही फक्त अभ्यासासाठी तेवढंच बोलतोय बाकी काय नाय.
हा म ते असे एकदम नाजूकच आहेत सगळे असे बारीकच आहेत तेनी.
नाजिया तर बारीकच आहे सोडा आम्ही दोघी सेमच आहे.
हा आवाज पण सेमच आहे दोघींचा. तेवढंच नाजूक आणि ते रक्त घेताना कसं घेताय ओ तुम्ही टेन्शन होत नाही का आम्हाला देेताना टेन्शन होतंय.
घेताना काय वाटत नाही देताना वाटतंय मी दुसऱ्यांचं घेते पण माझं देत नाही
नाही तरी पण ते असं घेताना त्रास होतोय ना होय नाही तरी पण असं ते बघितल ना रेड-रेड असं डिलीवारी मध्ये वगैरे दिलय ना असं चक्करच येत्या एकदम लयं काढतात
ते आम्हाला बघून बघून बघून सवय झाल्या पहिला मला पण चक्क कर आलेली की पडलेलो की खाली ते ब ब्लडची बॅग बघून.
होय ना.
होय नंतर सवय सवय पडल्या आता आता काय वाटत नाही.
आता ते तुम्हाला नॉर्मल झालंय का?
होय.
डी एम एल टीला पण आता स्कोप आहे काय जादा? म्हणजे बऱ्याच मुली कराय लागल्याात.
नाही सगळे आता भरा लागेलात नुसता काय उपयोग नाही सगळ वस् तिला देऊन जॉब घ्यायला पाहिजे ते पण ग गॅरंटी नाही जॉबची असं चालू आहे सगळं. नाही स्कोप गेला त्याचा सगळा.
वर्कशॉप वगैरे असतात ना तुमचे की तुम्हाला त्या अटेंम्प द्याय लागतात. म त्यातून तुमची निवड होते ते पॉईंट वरून असं काय असतंय काय तुमचं कॅम्पस असतात हा हा ते म.
ते जास्त कर. एन एम जे एन एम वा असतात ना त्यांना अस म्हणजे नर्सिंग जे करत अस. ना त्यांना जास्त कोण नसते आम्हाला का नसते. हा ते ए एन एम ेनम वाला ना ते स्ट्रिक्ट असत आम्हाला काही नाही केलं खेलं नाही नाही. आपण बाहेर इंटर्नशिप केल्या तरी पण चालते किंवा कॉलेज. कडन डायरेक्ट इंटर्नशिप केली तरी प ल मार्कंग बिर्किंग असलं काय नसते.
मी पण ते पहिल्यांदच ऐकलं म्हटलं सिस्टर झालं की मलाला काय वाटलं की डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये घेत असतील
ह
मग ते माझ्या शाळेत मुलगीच्या शाळेत तो मुलगा आहे ना त्यांची मम्मी म्हणजे पॅरेंट्स आमही फ्रेंड आहे. हो मग त्या म्हणले की आमचं अस कॅम्पस असतात त्यांचे पॉइंट घ्यायलागत. पॉईंट वरती आम्हाला जॉब अप्लाय होतोय असं सगळं सांग.
हो म्हणजे एरिया वाईज असत त्यांचं म्हणजे त्यांनी किती. विजिट दिलं त्यांना त्यातन कोणते पेशंट भेटले त्यातन त्यांनी. काय हे काढलं त्याच्यावर नचत त्यांचं.
हा. मस्ते मण आहेत त्या आणि त्या स्तः कॅम्पसच्या म्हणजे मुलींचे फॉर्म वगैरे पण त्या भरतात.
हम हं
अ त्यांचं ते चालू असते कागलला वगैरे त्यांच कॅम्पस असतात कागलला कोल्हापूरला. त्यातून ते पॉइंट घ्यायचे हा. सगळं डिफिकल्ट आहे ना आतमध्ये गेलं तर समजते की बाहेरून काय वाटते हा. झालं लगेच त्यांना जॉब असतं असं वाटते.
नाही नाही आपन किती स्ट्रगल करावं लागते ते त्यांचा त्यांना.
ना त्यांनाच माहिती ज करतात त्यांनाच माहित आहे. आणि माझी अनेक भाची म्हणजे माझ्या ब माझ्या मम्मीच्या. सुलत भावाची मुलगीची मुलगी एसीलाच आहे. मग तुमच्यातसं बीसी ए अ. काय तर अनेक ऑप्शन आहे काय सर म्हणजे बीसीए वेगळं. आणि बीसीए प्र बोलली ती.
बीएस सी सीएस काय. आणि बीकॉम आय टी एक आहे ते आय टी मध्येच येत सगळे.
बीस बी सीए. अ ते बीएससी बीसी ए मग त्यामध्ये. हा त्यात म माझी आहे बहीण जी भाची आहे माझी. मग ती पण आहे आपल्या ग्रुपमध्ये पोण फ्रेंड मध्ये. मग ती मला काय बोलली माहितीे काय की म्हणजे ती म्हट मी नाही केले दिदीला. केय मग त फक्त दहा दहा सेकंड. कॉलून क्प्लीट केल्याण एका नंरला दहा द सेकंड फक्त कलचाू ठेवायं करायं कॉलचाल करायं कराचं.
नाही काउंट होत नाही त्यांच कॉल नाही होत.
ते असं झाले कनेक्ट मी असं केलंय आणि असं असं करत. गेले म्हणून आणि त्याचपन ते लिमिट असत ना एकशे ऐंशी चे तुला पन फोन करते म्हणलं तर ती म्हटली नाही म्हटली माझ्या अशा अशा लिमिट संपल्या माझी म्हणून सांगितले.
हमम.
हमम म्हणजे ते तुझे बहुतेक तुम्ही जेव्हा जेव्हा झाला ना नवीन
हा हा होय दी हे. एसीचे सगळे तेव्हाचेच आहेत.
ट्वेन्टी फाय पासून आहेत त्या.
हो आम्ही पण ट्वेंन्टी फाय नाही. अ त्याच्या हां ट्वेंन्टी फाय पासूनच ये.
हम्म आन आता ट्वेंन्टी सिक्स मध्ये आलो ना.
हम्. नाही आम्ही जुन्याच्या आम्ही सन्मतीच्या ते ते सगळं केलंय.
हा हा बघ ते इथे पण येते काय अस कविता वगैरे येतात मग त्याच बोलायच्या असं त्यात म्हणजे स्पिकरये त्यानी पाठवायचं.
नाही नाही कवित त्या वगैरे असं नाही आलं म्हणजे पॅरग्राफमधे त्याच्यावर आपल्याला काय वाटलं ते बोलून त्यांना सांगायचं ये.
हम् म्हणजे ती मला म्हणजे अग त्यास काय अस काय नसतंय. हा मला नाझीया काय म्हणाली, अगं मामी असं काही नसते. की त्याला अस म्हणजे टीप गरज नाही की आपण असं विचार करणार की, हो एवढं मोठा आहे असं काही नाही फक्त तुम्ही असं बोलून हे अस हे सरांनी परत पाठवलं तर, पण ते काउंट होतय असं वगैरे ती म्हणत होती.
काय म्हणजे ते, क्वेश्चनचा आन्सर असत ते ना?
तेच वाचायचं हम् तेच वाचायचं आणि तेच सांगायचं त्यात बोलायचं तुम्हाला काय वाटत ये?
तेच आपल्या मनाला काय वाटेल ते बोलायचं असं परफेक्टच पाहिजे त्याच आन्सर असं काय नाहीये.
हा आता कसं आज आपण शिकलेलोय आपल्याला कळते की ह्याला असं आन्सर द्यायचं आहे. पन गी जण कसे असतात. की नाही येत त्यात पण एजु असं काही नाही ना की एज्युकेटेडच हवेत आप आपल्या ग्रुपमधे असं काही नाहीे सगळेजण करू शकतात. मग त्याच फक्त त्यात ते बोलून आणि पाठू शकतात, फक्त काय वाचता यायला पाहिजे मराठी
होय.
असं म्हणायचं. मी तुम्हाला आता कधी कॉल करू परत? हॅलो.
आता मी
आवाज येत नाही, मेसेज करा मला.
म्ह
किती वाजता?
हा करते मी.
मॅसेज करा, आवाज येत नाही.